हा येतो का ग आवाज येतोय.
हा येतोय येतोय
हा हा जेवला.
झालं ग आताच जस्ट
हा हा हा
तुमचं जेवण
होय जेवण झालं आताच जेवण झाल्यावरच मग
हम्
ह् जेवण झालं आता दुपारी जरा आराम करायची वेळ आहे
हा हो
सगळी आहेत बाकी झोपल्यात
हम्
म
ला
काय म्हणला
बरोबर आहे म्हणलं
काय आवाज येईना ओ क्लिअर.
हॅलो
हा बोला की आवाज येईना क्लिअर हा येतोय का आता. हां याय लागला आहे बघा आत्ता याय लागलं आहे
ह हां मुलं ते म्हणलं तुम्हाला किती आहेत
होय आहेत नव्ह एक मुलगा एक मुलगी आहे हम्म आता सुट्टी आहे त्यामुळे झोपलीया
ह हा
बारकी झोपलीया
हा हा
मुलगा आहे तू काय झोप हम लहानच आहे पहिलीला एक आहे पाच वी ला एक आहे म एक झोपल्या आता सकाळी लवकर उठल्यामुळे झोपलाय झोपलीया मुलगी झोपलीया
हा हा हां
हम हा ह म आमचं इचलकरंजी
ह ह
इचलकरंजी
हम्
म आज काय संडे आहे म्हंटल्यावर संध्याकाळी कायतरी स्पेशल असणार
स्पेशल दोसा नॉन व्हेज नाही नाही
नाही काय म्हणजे घरी कोणच खात नाही होय म बरा आहे हा हा हा हा मग काय प्रॉब्लेम नाही हा तेच की
पहिल्यापासूनच
हम्म मग तुमच्यात काय घरी नसते म्हटल्यावर मग काय आणायचा प्रश्नच येत नाही
हो बाकीच म हे.... श्रीखंड आंबखंड हे कायत असते भातून घ ते....
हा हा म्हणजे गो गोडाच पदार्थ तेच की पण गोडाचे पदार्थ.....
ह
बासुंदी हा हा ह ह....
त्यानंतर भाज्यांमध्ये वेगवेगळं काय तर स्पेशल करायचं....
हा हा हा होय....
कार्य करायचं एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे करायचं....
हां हां हां....
त म्हणजे हे.....
मार हम्म हम्म....
हम्म....
आमच्यात जरा असते आज रविवार असला की, हम्म जरा मुलीना बिर्याणी हे ते चालू.... होय खाणाऱ्यांन नको म्हणून चालतय....
होय मिस्टर आमच्या पण खात्यात पण कसं बाहेर जाऊन खात....
हा हा म्हणजे घरी आणत नाही...
घरी नाही आणत....
हा हा हा ह मग....
चूप एका जागेत झोपायचं....
हा हा होय आर तेच की तुमच्यात आता ते म्हणजे खात असतील. नाहीसा म्हंटल्यावर....
होय आणि देवाला पण चालत नाही ना.
हा हा हा आमच्यात कसं रविवार.... शुक्रवार होय प्रत्येक शुक्रवारी.... असतेच आणि.... मु म्हणजे मुलांना पण जरा सवय लागल्या त्यामुळ रविवार असला की मम्मी जरा बिर्याणी कर.... हे कर चालू करत्यात....
होय... ते मला ना एकदा म आवडलंय म्हणजे म....
सांगतो गी नंतर हा हा हां..... तेच की मग आता संध्याकाळी जरा लवकर स्वयंपाकाला घालायला लागतंय.
बो....
त्याशिवाय नाहीतर मग चालूच करायचं. सहा साडे सहा वाज वाजू देत नाहीत हम्म... अ लवकर म्हणजे होय मुलगी जरा लहान आहे ना.... त्यामुळ जेवली लवकर झोपती मग....
ह....
तुमची काय झोप... होय मुलांसाठी करायला लागतय आणि आता थंडीच्या ह पावसाळ्यात जरा ग.... म्हणजे लय जास्त लवकर करून पण चालत नाही हं....
लय गरम गरम लागते मग गार झाल्यानंतर खायला पण बघत नाही.
हो आणि परत मग आम... त गरम करा हे गरम करा असं होतय तेच की,
हम.... बाकी....
आता काय श्रावण महिना चालू होणार श्रावण महिन्यात चालू झाल्या किंवा परत काय? लवकर नाही श्रावण महिन्या तेवढा आम्ही हम कमप्लीट सगळे आम्ही.... घरात अजिबात आणत नाही मग श्रावण महिन्यात....
ह ह ह ह...
श्रावण महिन्यात पूर्ण मग कंटिन्यू देवा म्हणजे देवाधर्माचा जास्त शक्यतो करतोय.
आमच्यात पण म्हणजे हम्म डोंगरचा देव आणी सातीआसरा असल्यामुळ कंप्लीट सगळ म्हणजे सगळ्यांना पाळायलाच लागते.
हा हा डोंगरची कुठली यल्लमा
होय, यल्लमा आहे, साती आसरा ये.
हा हा हा मग सातीआसरा ची पूजा करायला मग तुम्ही तिथ नदीकडेच
नदीकड नाही म्हणजे आमच्या सासूबाईंच्या गावच्या आहेत त्या आणून बसवल्या हम्म.. गावाकड नाही इथच आमच्या घरी आहे, हम्म घरीच आहे, आता आणून बसून पण दोन तीन वर्ष झाली.
हम ह
हम् मग देवपूजा वगैरे रोज रेग्युलर करायलाच लागत्या देवपूजेला कंटाळा करून चालत नाही, अहो नाही चालत. मग ते काय देवपूजेच काय सासूबाई यांच्याकडे असतंय सगळं त्यांना फुलं बिलं सगळी व्यवस्थित घातल्याशिवाय देवपूजा केल्याशिवाय म्हणजे झाल्याशिवाय पाच वाजता उठत्यात त्यांनी देवपूजेसाठी होय. पाच वाजता उठून हे ते करून देव पण आमच म्हणजे प्रत्येकच आहे त्यामु सगळ्या देवांना घासून पूजा करायची म्हणजे की वेळ लागतोय.
लागते हय आणि पहिलाची माणसं जरा हळू हळू सगळं त्यांच्या पद्धतीनं
त्यांच्या मनानं जितल्या तिथंचा राहा. इकडा तिकडं म्हणजे हा टाक इतच पाहिजे असं आहे त्यांचं जरा इकड तिकडं म्हणजे अ येऊन चालत नाही. मग ते होय मग देव देवपूजेचं काय त्यांच्याकडे असतंय सगळं
त्याच्याकडे अस मग दुसरे केलेले त्यांना ते पसंद येत नाही. म्हटले त्याचा त्यानी..
नाही मग आणि मग आपण मग जा कामावर जायची. बापयांची गडबड असतेय. ह मग त्याच्यानंतर मग नाश्ता हे तेे ह्यांची शाळेला जायची गडबड होय. मग होय. मग ते आपण आवरायचं त्यांनी ते करतात मग
करत्यात व्हय. कुठल तरी एक आपण कुठलं तर त्यानी करतात मग जर सावरते तरी सगळं आपणच म्हणलं की आवरत नाही लवकर
नाही आवरत.
होय.
थोडंफार करतात मग करायचं आपण त्यांना पण म्हणजे शुगर हे ते असल्यामुळे जरा म्हणजे फास्ट करता येत नाही हम्
त्यांच कंटिन्यू करत असतात त्यांच कधी का करेनात
होय होय हळूहळू क हां होय मग तेवढंच तर तेवढाच घरात आधार म्हणजे हे म्हणायचं.
आ हो हो एक तांब्या जरी उचलून ठेवलेलं असलं तरी पण आधार वाटतोय.
होय मग तेच की आता मुलींना आणायला गेलं की, घरात हाय म्हणायचं निेवांत जरा इकडे तिकडं पाच मिनिटं कुठं थांबलं बोलत तरी पण चालतय ओ..
चालतंय व्हय.
नाहीतर मग
आणि घरात कोण नसल की मग, चला काय म्हणजे या जायला पाहिजे पटकन. असं होतय ना. तेच की.
घरात एक माणूस असलेल कधी पण चांगलच. निवांत असते. आणि घरात कोण नाही जाऊ चला अस म्हणत बसतात. मग
होय तेच की. आणि आपल्या पण घरात आले की मग जरा वेळ जातो इकड तिकड.
हा
जरा नाही एकटंच म एकट असल की वेळ पण जाईल. नाही म्हणे म्हणजे हे झाल्यावाणी होत अस एकट राहुन. राहुन होय. आता काय जरा आणि मोबाईलचा मोबाईल आहेत म्हणून जरा एवढ काही वाटत नाही. आधी म्हणजे पण मोबाईल मुळ आ आता म्हणजे, माणसांच्यातला संवाद कमी झालाय.
कमी झालाय. हो पूर्णपणे कमी झालाय. ते एका घरात दोघ दोघ तिघ तिघ मोबाईल. आपल्या आपल्या मोबाईल आपल्या आपल्या जगात. एकमेच्याकडे काय झालय, काय करतोय बाबा?
होय कुठं जातोय.
हा
काय नाही मग तेच सांगावल की त्यामुळ म्हणजे माणसांना त्याचा म म्हणजे जास्त माणसं नसली तरी पण, म्हणजे एवढं काही वाटत नाही आता. अगोदरच्या अगोदरच्या लोकांना कस होत, एकत्र संध्याकाळी फॅम एकत्र बसून जेवायचं असं होतं ना.
ते बर होत अगोदरच. हे आत्ताच नको आहे.
होय तेच ही कुटुंबा व्यवस्थेची व्यवस्था बिघडली म्हणायची. पूर्णपणे हम्म मला माहितीयेत पैसे.
होय
सध्या जनरेशन संगत जायला पाहिजे. आणि मोबाईल नसला तरी पण मग
चालत नाही. काम चालत नाही. म्हणजे आता सगळं मोबाईलवर अवलंबून असत. त्यामुळ नाही चालतच नाही. आता कुठ गेला गॅस लावायला कुठ गेला तर, ओ टी पी पहिल्यांदा. आडणी माणसांना म्हणजे ज्यांना काय समजत नाही त्यांनी कायरायच सांगा की.
काय करायच व्हय.
ओ टी पी सांगा. हे सांगा. त्यामुळ सगळं म्हणजे ऑनलाईन सगळं फॉर्म बिर्म सगळं ऑनलाईन झालय.
ऑनलाईन झाल्यामुळे का नाही मोबाईल हे माणसाची गरज झाली आता.
होय. आणि नसून पण चालत नाही.
चालच नाही. हम्म
तेच की हम्म त्यामुळ म्हण ह्याच्यातुन फायद पण भरपूर आहेत सोडा अस
फायदे पण भरपूर आहेत हो. कामच आता कुठ तरी जाऊन काम वि विचारायचं असेल तर एका फोन वरन होते काम. तिथपर्यंत जायच वेळ रा बचत होतया.
झालं, होय आणि लगेच काम पटकन होतंय. आता आपण घरात बसून सुुद्धा करू शकतोय ना.
ते काम
ऊठ हम्म तेच कि काम भरपूर होत्याात पण त्याचा वापर पण त्या पद्धतीनं करायला पाहिजे प्रत्येकान.
व्हय.
ह ह
ते मोबाईल ते काय म्हणतात ते अविभाज्य घटक झाले ते जीवनात.
होय होय जेवायला कस आपल्याला रोज लागतय होय पाहिजेेतच त्याशिवाय आणि आपली पण कस आपलं पण काम आवरली की चला जरा आता बघूया असं होते ना जरा बघूया व्हॉटसअ स्टे स्टेटस असं आणि जरा फ्री पण वाटतय जरा म्हणून ते संवयच लागली आता आणि सगळ्याना लहान मुलांची सकट संवय लागली आता ती.
सवय लागते. आमच्या लहान मुलगी तर बघा मम्मी बेबी मम्मी बेबी अस बघा नुसत न अंथरुणातून न उठली की नाय मम्मी बेबी मम्मी बेबी अजून तिला बोलायला येत नाही न
हा हा. लहान असल अजून हा हा दोन हा हा हा हा मग लहान आहे.
म्हणजे एवढ्या मुलांपासून चालवत
होय होय
काय करायचं?
बर बर. बर ठीक आहे करते मी तुम्हाला परत हा. हॅलो हा हा हा हा. हि किि